आम्ही परत पैसे दिसले. माहित नव्हतो भाऊ नाही आता उठलो जेवले ग. खाऊन आले हो फादर येताना गेले तेवढ्या लाबून येत नाही खाऊन. हॅलो!
हॅलो.
हॅलो!
आवाज यायला काय?
याय ला.
हा.
बोला की.
का करायला.
काय नाही बसलोय.
काल मी आत्तीला पण घ्यायला लावलेली ॲप.
हां.
काय केले काय माहित.
ते पप्पांचा नंबर नव्ह नव्ह.
पप्पां पप्पांचा आहे.
पप्पाचा फोन नंबरवर ना.
पप्पाच्या फोन नंबर वर मम्मीचा अकाउंट आहे मगता मम्मी कोना सोबत बोलाल्या बर.
तर असू दे मित्राला ठीक आहे मग तू काय सांगणारवरतीस मला?
कॉलेजच की.
सांग की म
ते इथलं सांगलीच कॉलेज बघितलं.
सांगलीच
अ वसंतदादा पाटीलच मी आणि नाझिया जाणार असं नाही आहे पण बघितलं म्हणजे त्या कॉलेज चौकशी केलं त्या रजिस्ट्रेशन निती.
हम्म काय नाव वैभव? वसंतराव तिकडे मी जायला लागते काय
म्हणजे कशासाठी
जाऊन बघूून यावं काय आहे कसं आहे फॅकल्टी वगैरे? कॉलेज कसा आहे मेन पहिला कम्फर्टेबल कम्फर्टेबल, कन्सिस्टन्सी? आणि काय आणि जास्त
बघू ये बघू मग एकदा.
जावा म्हणालो मी आणि भरत्या.
हम्म
हम्म. मझा तुम्ही कव्हा जाणार का नाही जाणार
ता बघू पहिला रजिस्ट्रेशन करणार. रजिस्ट्रेशन मध्ये हे लागत म्हणजे हे लागते सीएटी मध्ये तुमचा नंबर कितवा आहे ते लागते
सीट नंबर कितवा आहे?
हा सी. ई. टी. ला म्हणजे हे तुमचा रँक कितीवा आहे किती मार्क पडले त्याच्यान रँक निघत. म ते येत मग त्याच्यानंतर रज
मग रँक दिसतय त्यावर डायरेक्ट कॅल्क्युलेट करून असते त्यावर रँक. लीवलेले असते की त्यावर एम. चटी. सी. टी. तर असत ते एम सी सीडी बघा म क स
ह मग त्याच्यानंतर पंधरा दिवस रजिस्ट्रेशन चालू असत.
आणि कुठला फोन आहे का साईडला?
बर.
कुठला?
रजिस्ट्रेशन चालू असते
फोन कुटला आहे साईडला?
हॅलो हॅलो.
हॅलो. आवाज ये ना.
फोन कुटला आहे साइडला? हॅलो.
आय लव यू.
फोन कुठला आहे, साईड? ला हॅलो.
मेसेज येत्यात?
काय? हा.
मेसेज येत्यात?
हा. मग काका हाय तर मग कसं बोलाव कसं लागलं?
हॅलो.
काका आहे तर कसं बोलायल्यास?
हॅलो. हॅलो.
बोल.
मला आवाज इना तुझा.
उशीरच्यानं आवाज यायलाय मला.
मी काय सांगालतो, तू कधी प्रशासन तीस पासनं तीस जूनपासनं पंधरा जुलैपर्यंत पात्र हाय. तिथंनंपण व्हेरी लिस्ट लागत्या. मग कॅपराऊंड चालू हुतंय, कॅपराऊंड अ ऑगस्ट पर्यंत जातोय.
आई लदम
आणि मग ऑगस्ट महिना सपत सपत आल्यावर, मग कॉलेज मिळतंय आपल्याला. कुठल्या पाहिजे ते कॉलेज घेऊचं हॅलो.
हा कळालं की.
हा. बघू मग ते एक बघितलंय, केआयत एक बघितलंय.
हम्म.
परत ते वारणेचं कॉलेज एक बघितलेलं, तुला मागच्या वेळी सांगितलेलं ते.
हा. हज्ञृऋऋलवव
एवढच बघितलंय आत्तापर्यंत. कालं ती एक आत्ती फोन केलती, ती डी वाय पाटीलची चौकशी कशी करणार होती, ती केल्या.
हम्म.
ती नको म्हणाल्या, डी वाय पाटीललापण.
का?
मथदतभबण काय तिझं तिझं कोणतरी मावशीचा का कुणाचा तर मुलगा होता, आत्तीचा ति थ.
हा.
तो आला होता, मग काय नको म्हणालात. म्हणजे असं हे नाय नुसतं कॉलेज नावाला हाय असं. म्हणजे मोठं कॉलेज आहे, असं बघू मग आता.
चांगलं हाय.
हम्म.
लमभणतथथसभ
आणि कुठलं कुठलं तुम्ही वैष्णवी ना कुठले कुठले बघीतल.
ते अजून काय नाहीत अजून व्हॅलिटी नाही बघून काय होतं.
तरी पण कॉलेज बगून ठ्यालं काय नंतर अचानक लई हे होत.
मग मेरिट लिस्ट ला मेरिट किती काये ते बघणार. करणार काय ते ठरवणार. प्रमाण कॉलेज ओळखणार ना कशाच काय ओळखते तिलाच माहित आता.
आता सीट पण दिल्या तिन ही पण नीट पण दिला म्हणल्यावर. कुठल दोनीला कुठल कुठल कॉलेजेस भेटत बघ. मिळायला पाहिजे सीए टी ला तरी चांगले पडल्यात. सीएटी ला मिळतेय कुठल्या पण कॉलेजला.
तिला मिळते सहज मिळते ए साईड बा ए साईड डी के टी पण मिळेल तिला. नाही डी के टी नाही. होयच की मग एम बी बीस कुठ ग कुठल्या सीए टी ला जास्त. पडली म्हणालाईस.
ते मेडिकल च सी ए टी दिला ना तिन. बायो मधन दिल इंजिनिअरिंगला कस ऍडमिशन मिळेल तिला.
बायो मधन दिल्या होय.
मग कशात न दिल्या ते त
मग काय मता तिला नरसिंग ह्याला त्याला घ्यायला पाहिजे.
मग नर्सिंगचच कि मग म नर्सिंगचच मिळत तिला इंजिनिअरिंगच नाही मिळत तिला आता.
फॉम डीफॉमला बघायला पाहिजे मग ते घेऊन काय हाहे ते.
तेच की ते किंवा बीएससी नर्सिंग किंवा, बीएससी बायलॉजी मधनं वगैरे.
बघायला पाहीजे म तस काय आ
मीटच काड्डल असेल कि काल किती बरोबर आल्या त्या बर काय.
काढले असेल की.
म. त्याचाउन अंदाज नाही तुला कुठलं कायलस.
तर मित्र कस काय विचारा नाही बाबा.
का?
नाही तर.
किती.
अ.
किती बरोबर आल्यात तेवढं विचारायचं.
हम्म आहेत ते विचारला.
बघू काय होत आता.
हम्म.
आता आठ मिनिटं झाल्यात अजून चार मिनिटात.
हम्म. घे. हा बघतो की बघ की.
बघालोय मी.
हा कशात तुला जाता येत नसल. मला सांग मी जाऊन येतो.
जाऊन नाहीच आला कुठलं कॉलेज मला सगळं ऑनलाईन चौकशी करायला लावलाय.
ऑनलाईन कर ऑनलाईन कर जरी समजा ऑनलाईन नाही झाली तरी जाऊन येत असं.
हा.
हम्म.
बघू मला जाऊन येण्या सारखंय का इथे बीपी कॉलेजला जाते आता मी. जाऊन येतो तिथं त्याच एका कॉलेजला.
नंतर बघू. टॅप राऊंडला तर टाक म्हणतेय मम्मी, सगळे कॉलेज कुठली कुठली आहेत ती.
हा. आणि काका ला कसं आहे आता?
हु भरायच.
बारका कुट हाय?
झोपला असल. काय खेळाला जाणार? आलं नाही अजून तरी.
हम्.
सकाळी तेवढा आलता बघ. शाळेला चाललेला- बुलं मॅमचा बद उद्या मला एक व्हाईट आणि एक रेड फ्लॉवर दे म्हणून आलता.
हम्म.
पेगंज. अजूनही माझं आता आट कॉल झालात. आट का सात.
हम.
कवा व्हायच पूर्ण सगळं?
मित्राला पाचशे रुपये पडलं.
कुणाला?
रोया माळी मी आता एल आय सा त सत्तावीस रुपये का सदुसाट रुपये दाखवलं मी त्याला कॉन्फरन्सला डॅशबोर्ड देऊन ओपन करून बघायला आलो वेळेत डाटा गेल्यावर, मग त्याला तेवढं पडल. मला म्हनलं तेवढं संध्याकाळपर्यंत नाही झाल तर शंभर रुपये पाठवतो म्हनला.
आज किती पवाल? त्याला पेंडिंग ला किती पडला? त्याच्यानंतर दोन तीन दिवसान
त्याला म्हणलं टास्क करत राहणे, म्हणजे प्रोसेस पडते, येते, प्रिपी पडते येते, असं होते म्हणे. वेळ लागून मग तो काय स्टॉपच रद्द केला म्हणे. केला म्हणजे करतय. असं वाटते. मी रोज पाच तर कर, म्हनलं त्याला.
हम्मम
म कुणाला करू? ह्याव त्याव.
माझं पण तुला लागालय म्हणून बराय, नाहीतर मी काय करत का तुलाच काकी लाच करत बसायला
हम्मम. माझ आनी दोन का तीन कॉल वाया गेलेत.
कस का?
झिरो झिरो पडलं नाही काय, ते काउंट झालं नाही म्हनल. काउंट जरी नाही झालं उद्या नाही उद्या परती वाया गेला म्हणायचं त्यात बोललंच नाही म्हनायचं एक प्रकारे.
हम्म.
हा. अरे बा. जवळजवळ एक शंभर दीडशे वाढलं असतं ना, तेवढ्या म
वैष्णवी करायला नाही, कराली नाहीये.
आता ओपण केलीय, तिला जाग आली पैसे दाखवल्यावर, म्हणतीय मला फोन कर.